हॅलो बो काही नाही गं
मळ्यात गेलात काय?
हा
हो का? काय काय असतंय मळ्यात वाल्याच.
वल्याच का? टमाटे न ते बांधू राहिलो गं.
हो का?
हा
दोघीजणी आहे का?
हाव गं दोघी आहे. तू काय करू राहिली?
मी बसले.
हा आणि तिला तर बिलकुल नाही बाबा शेतात जायचं टेन्शन
हा मला नाहिये.
आणती का लक्षात
नाही आई अन ते आहे ना
घरीच आहेत.
हा घरीच आहे
काम आवरलं?
हा काम आवरलं ना.
एवढं पावसाचे टमाटे बांधताय का ओ
आता पाऊस उघडेले ना
छोटे छोटे झाड आहे का मोठे
नाही मोठीे मोठीे. येती का तू?
टमाटे लाच द्याला
नाही फुले आहे आजून गं
फुलं आहे का काय काय लावीला अजून
काय नाही गं. टमाटे आहे, गोबी आहे, मिरची आहे.
हौ का
हम्म
पोरी या नक्षात
हा..... शाळेत गेला ना.
लहान पोरगीला बोलवती.
हा ते सांगत होती ना.
हम्म.
अगं मी आंटी बोलल होत त्या आंटीकडे गेलते मी हम्म.
मला म्हणती. काय म्हणती गं. मी म्हणलं. या ना च्या घ्यायला.
नाही म्हटली असंल.
हा म्हणली. चहा घायला लगेच गेला त्या.
हम्. नाहीयता काय
या ना.
आह.
बा